ह बोला अ कायच आहे खंडेराव न केला पण त्याचा फोन बिचारे हेच झाला. येतोय येतोय आपोआप कटला अ.
मग देराणीच झाला चालू काय?
झाला काय सुरू? हाव काय तुमचे झाले तिथं हा हा हा हो काय तिच्या फोनवर असं असं हा फोन मग तिथेच्यावरन नाही काय?
सरकण देतो ना दोन मिनिटं थांबण हा तर एवढं बोलुदे मग दे
आज फोन नाही भेटून राहिले.
नाही ना माझ्या पोराला तर शेवटी एक सापट हाणली आणि झपून ठेवला.
आला देतो ना. दोन मिनट थांब फक्त वेळा ट्युशनलाी देतो टाइम टेबल अग मग तो कट नाही करता येत ना फोन. आ ट्युशनले इत आपल्या अ ते मॅडम ह कोरडे मॅडम हा हा.
आराध्याची होती बाई तिथं मग ते म्हणे की मी एकटी जातच नाही इकडून मग तिथ लावले सांगोळेला.
सांगोळे जवळ पोरा अशी हे इल् मैत्रिन हेत ना इकडचे हाव काय हा. हा नई मग हित कसय हिथं पोरी आहेत तिच्या मैत्रिणी सोबत
हाव.
मग ते मैत्रिणी सोबत जाते इथं.
तयाची पोरगी येत जाय, एक दोन दिवस आली आवाज द्याला ना मग काही आली नाही.
हा नाही त्या घराजवळच्या आणि वर्गातल्याच आहेत. हा- हा.
आणि मग काही आली नाही ती दोन-तीन दिवसांन. मग म्हटलं जाऊदेत बाई तू इथंच जात जा त्याच्यापेक्षा.
हा ना, होना.
काय महिना किती तिथं, दोनशे आहे ना.
दोनशे.
हा इथ दीडशेच घेते, हे का बरे.
हा मग हे तर आमचे दोन दिवस घेते. हां. मी जाते सोबत, आहे दिले पोरी सोरी बाजूच्या, ते पोरग पुराना वाला इथ लावीले.